हॅलो, विषय
मी बर आहे. तू कशी आहे?
मी पण मस्त.... काय चाललंय? काय नाही. मी पण बसलेली. आत्ता बघ ऍडमिशनच चाललेलं ना.. कॉलेज वगैरे बघून आली. हम्म बाकी.. बघूया ना. आता बी सी एस किंवा बी सी ए ला तुझं काय चाललंय? शाळा सुरू झाली का नाही?
नाही. उद्यापासून चालू होणार आहे.
ह हा ठीक आहे. बाकी...
बाकी काय नाय.. आता शाळेची तयारी करायची. युनिफॉर्म वगैरे...
उद्यापासून सुरू होणार आहे का?
हो उद्यापासून. मग बाकी काय म्हणते? तू कुठे घेणार आहे जाऊन आलीस का? आज ऍडमिशन का फक्त बघून आलीस?
नाही नाही टाक टाकलंय. टाकून आली.
हा का?
हम्म
हा हा ठीक आहे. बाकी काय नाय?
मग शाळेत काय काय तुमच्या शिकवतात? म्हणजे आता आठवीत गेली असशील ना तू?
हो
हा मग काय काय सब्जेक्ट आहेत?
आता तरी आम्हाला का इंग्लिश इंग्लिश, हिंदी, मराठी हिस्ट्री, फिजिक्स, जिओग्राफी, मॅथ्स, सायन्स, कॉमप्युटर जी के, ड्रॉइंग आणि आता नवीन सब्जे क्ट एड झालाय ए आय.
हा
हा
मग काय काय शिकवतात त्यात?
ए आय मध्ये आम्हाला आमचे चार सेक्शन झालेत. तीन चार सेशन झाल्यात. पहिल्या सेशन मध्ये
आम्हाला फक्त इंट्रोड्यू केलं की मशीन कशी काम करते ही मशीन पहिला फर्स्ट सेशन ला आम्हाला थ्रीडी मशीन दाखवली. दुसऱ्या सेशनला आम्हाला अ हे ड्रोन कसा यूज होतो? मिनी ड्रोन तो दाखवला आणि परत तिसऱ्या सेशनला आम्हाला प्रॅक्टिकल करायला दिलेलं म्हणजे बल्ब म बल्ब कसा पेटतो इलेक्ट्रिसिटीवरती प्रॅ
हम् हम् हम्
ए रेड बोर्ड दिलेला प्रत्येकाला रजिस्टर दिलेला एलीडी दिलेली कसं आहे आता ते रेडबोर्ड वरती रजिस्टरड अ बीच म्हणजे बी च्या लाईन मध्ये आपण कुठं पण हे लावू शकतो ते आणि मग त्यानं तर अ क्रीस्टल लावला ना की मग त्या रजिस्टरच्याच ह्याला अ एलीडी लावायचं मग एलीडी ऑन अ एलइडी पेटती
होय
हा मग त्यानंतर चौ त्या सेशन मधी आम्हाला बीआर चालवायला दिला.
होय मग मग काय म्हणजे द दरवेळेसच्या विषयांपेक्षा जास्तच म्हणजे हे आहे ना
हा उत्सुकता आहे त्याच्यात इंटरेस्टिंग पण आहे थोडासा सब्जेक्ट तो
बरोबर तुला माहती आहे का मी नानकटाई बनवलेली काल
होय
हम्म
हा मम्मी म्हणत होती ती रील चॅनल वरती टाकलंय म्हणून नानकटाई् बणतात
ह
पण त्या तेवढी रेसिपी नाहीये ना मणत होती मग दिदीला कॉल करून विचार कशी बनवली मराठी काय करते उदा
सांगू का तुला बर बर सांग सांगते लिहून म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय काय लागणार आहे एक मोठ भांड लागणार म्हणजे आपण जे मिश्रण करणार आहे ना ते मिक्स करायला चमचा विस्कर एक लागणार बेकिंग ट्रे एक लागणार आणि एक हे एअर फ्रायर जर असेल तर एअरफ्रायरचा बास्केट लागणार आता बघ साहित्य काय काय घ्यायचं साहित्य दिड म्हणजे दीड वाटी तूप घ्यायचं पण तूप हाय का नाय आपण फ्रीज मधलं घेतो तसं नाही रूम टेम्परेचर वर असलं पाहिजे तू.
हा
दीड कप. पिठी साखर घ्यायची, आता पिठी साखर नसली तर तू काय कर. एक वाटी अ साखर घे आणि मिक्सर ला फिरव अर्धी वाटी मग पिटी साखर होइल त्याची म आर्दी वाट पिटी म्हणजे अर्धा वाटी पिटी साखर ए एक वाटी मैदा घे एक वाटी मैदा घेयाचा दीड कप म्हणजे दीड वाटी नाही. दीड नाय अ एक एकच चौथाई कप बेसन घ्यायचा. आणि दोन चम एक चमचे बेकिंग सोडा घे. आणि वेलचीची पुड कर सा करायला घ्यायची, जास्त साखर घेऊ नक नाही तर कचकचीत लागते. वेलचीची पुड कर आणि एक दोन एक दोन चमचे दूध घे म्हणजे का-
वेलची कुटायची ना आपण म्हणजे सोलून कुटायची ना वे.
बरोबर आणि बदाम, पिस्ते बदाम पिस्ते ना एकदम असा बारका बारका चॉप करून घे, कट. कर पूर्ण.
हा हा ठीक आहे.
आणि एक दोन चमच दूध घे फक्त, गरज लागल्यास. आता काय करायचं आपण, आता एअरफ्रायर आहे का तुमच्याकडं?
हो आहे.
हम्म एयर फ्रायर एकशे साठ डिग्रीला म्हणजे सॉरी एकशे साठ डिग्री सेल्सिअसला प्रिहिट कर, म्हणजे पहिल्यांदा अ तापवून घ्यायचा, त्याच्यानंतर ते तापवत ठेवलं ना. तर मग आपण आता सांगतेय तुला काय काय करायचं, एका बाऊलमध्ये तूप घ्यायचं, त्यात पिठी साखर घालायची आणि ती तूप रे- रूम टेम्परेचरला पाहिजे. त्यात पिठी साखर घातल्यानंतर पाच ते सहा मिनिटं त्याला एक मिक्सर मिक्स करून घ्यायचं. त्याला चांगलं फेटायचं, जोपर्यंत आहे क नाही आपण ते मिश्रण हलक असं म्हणजे हलकं क्रिमी दिसत नाही ना. तोपर्यंत फेटायचं त्याला. म फेटलं की अशी एक क्रिमी टेक्स्चर येतं ना मग ते टेक्स्चर आलं पाहिजे. तस त्या पिठी साखर अन् तुपाच त्याच्यानं- तर मग काय करायचं आपण फुड नंतर ती मिश्रण पाच ते सहा मिनिट फेटायचं फेटल्या नंतर असं क्रीम टाईप टेक्चर झालं का नाही त्याच
हो
की त्यात मैदा टाकायचा, नंतर तुला मी माप सांगितलय मैद्याच, बेसनाचं, बेकिंग सोडा आणी वेल. चिपुड आता हा बघ. आता तुला जर वाटलच ना की त्यात हे टाकायचं अ दोन चमचे रवापण टाकू शक त म्हणजे अस हे होईला मग नंतर काय करायचं, चमच्याने हलक्या हाताने मिसळायचं. मिसळून झालं की मिश्रण ऐक त्र करायचं आणि
प्री हिट करायचं ना मध्ये किती मिनिट करायचं ए
पाच पाच मिनटं
बर बर ठी
तापून द्यायचा फक्त मग मिश्रण हाय की नय एकत्र करायचं हाताने एकदम मळून घ्यायचं पिठी साखर म्हणजे आप आपल्याला कस की जर अस थोडस पण बाइंड होत नसाल ना तर एक दोन चमचे दूध टाकायचं त्यात दूध टाकायचं नंतर काय करायचं आपण ती पीठ बनवले म्हणून त्याची आहे क नाही दहा ते बारा गोळेकर दहा ते बारा होन जातील आणि काय करायच गोळा करायचा त्याला मधन चपटा करायचा आणि मध्ये थोडस हलकी बोट न जरा बोट दाबायच आपल्या त्यात नंतर बोट दाबले की वर्ण का आपत्ती बदाम इन्स्टा हे केलेलं का त त्यात अ हलक्यात आणि दाबून लाव त्याच्यावरती
अस ते बारी काय करायचं
आवाज आवाज कसला येतोय
टीव्ही चा होर
हा का बर-बर आवाज आवाज अस हेवतोय काहीतरी वाचतोय
ते बारा मिनिटं ठेवायचं एअर फ्रायर ला मण होत वरण पण आणि खाल्णं पण शिजत मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं आपण अ जे आपण अस पेस्ट ठेवून करायचं म्हणजे काय होतं फू नान कटाई हा म तर काय ल नान कटाईला हलका सोनेरी रंग आला ना तर मग समजून जायचं की ति तयार झाली मग नंतर काय करायचं सुरुवातीला मौ वाटते ती पण काळजी नाही करायची त्या गोश नंतर ये कने तीस एक मिनटांन नान कटाई गार हुत्यात आणि मग नंतर काय करायच चा किंवा दुधा सोबत खायची समजलं तुला
हा-हा ठीक ये.
हम्म
घेतले. सांगितले. लिहून घेतलेतच मी देईन तिला
बर-बर ठीक आहे चालतय.
करन मग तुला उद्या फोन मग.
बरं मला फोटो पाठव बनवलीस की.